हा जेवण झालं.
हो झालं बघा तुमचं.
आणि तुमची ज तुमची जत्रा कधी येेताय.
डिसेंबर महिन्यात
डिसे डिसेंबरमध्ये अ डिसेंबरच्या हा डिसेंबरच्या त्या पौर्णिमेपासून सगळ्या देवींच्या जत्रा चालू होतात ना ग
हो.
म्हणजे ते कुकुटनरची किंवा ते मोठ्या डोंगरावरची देवी म्हणत्यात. त्याच्यानंतर चालूच की होय ना सगळ्या देवींच्या आणि ते मायाख चिंचली पण त्याच्यानंतरच येत
होय होय.
एक्च्युली आमचं जे गाव आहे ना माझ्या पप्पांचं म्हणजे आमचं मूळ गाव माझ्या आजोबांच आमची ग्राम देवता आहे जानवी जान्हवी देवी हा
हा.
आणि ती जी मायाकाची मायाकदेवी आहे. त्या दोघी बहिणी बहिणी आहेत म्हणे. म्हणजे हा आणि माझी आत्या दिल्या मायाक चिंचलीला
हा.
तर कसं होतय आमची असती आज समज आज पंधरा तारिख आहे तर आमची आज पंधरा तारखे तर त आमच्या देवीची ती मोठी देवी मोठी बहीण आहे म्हणे तर आमच्या ज उद्या किंवा पररादशी मायाकाची असते
हा हा
आणि ना
ते म्हणजे आमच्यात कस तिकडं मोठे डोंगराची झाली ना
हम् मग तुमच्या गावातलीच आलं होत आय थिंक
नाही नाही आमची गावातली झाल्यावरती अ जानेवारी मध्ये मोठे डोंगराचे होते
असा हाय व्हय
हा मोठे डोंगर झाले ना मग तिकडं सगळी तिथली सगळे ना इकड चिंचलेले चिंचलीचे
बरोबर बरोबर बरोबर हो ना आम्ही लहानपणी ना ते पा णी वगैरे असते ना देवाची तर आम्ही शाळेला जायचो आणि मंगळवारी असायची आणि मंगळवारी पाच वाजता म्हणजे शाळा सुटी ना देवळात जायच आणि दुपारी जेवलेला डबा ून ठेवायचो की खीर घ्यायला डब्यात आणि पाकाणीला जाऊन खीर घेऊन मग आम्ही घरी जायच माहिती आहे आणि ती खिर इत खीर सव लागायची तुला सांगते तशी खिीरात होतच नाही आणि त्यावेळी देवीचं मंदिरही एवढं मोठं नव्हतं आणि ज्या ज्या जेवढ्या जेढ सुविधा होत्या ना ते सुंदर आणि प्रशस्त मोकळं म्हणत िरत झाड वगैरे छान वाटायचं आणि आता कसं झालंय आता सगळ्यांनी देणग्या वगैरे दिले देवासाठी त्यामुळे आता चांगले कुशल कारा गेल इिकडचे तिकडचे राजस्थानवरने एक दगड पंजाबवरन माती आणि हिकडनं पाणी आणि तिकडनं कळस असं करून देवाचा जीर्णो एवढा केलाय की आता ते लहानपच्या आठवणी बघायला मिळतच
नाही नाही होच
आणि आमच्या देवीच ग्रामदेवीचच तर इतक सुंदर केलंय सगळं छान वाटतय गरज
एक एकदा वाटत ते म्हणजे लहानपणी ज आठवणी अस का गेले असं तिथंच राहायला पाहिजे होत असं वाट
मी आजच मम्मीकडे गेलेली नाही मम्मी गेलेले पण बाहेर माझा भाऊ आहे ना तो खालीच दुकानात बसलेला आणि असंच मी इतकीे कंटाळलेले ना सर्वांनी इतकी बैठक द्याला एक दोन चार दिवस मग मी असंच उठल्या मी मम्मीकडे गेले आईन सर्वज्ञ होत्या घरीच मग त्याच्या मग गेले तर तो खाली दुत कोणच नव्हतं बाकीच मग मी तो बोलत बसलो बसलो बसलो मग तो मला हे म्हणजे लहानपणीचं ग आम्ही कसा अभ्यास करायचो कसं करायचो ते सगळं सांगत होता मी त्याला डल मी त्याला म्हटलं का आपण एवढं मोठं झालोय आपण ते पप्पांच्या हाताखाली मम्मीच्या हाताखाली पळून पळून काम करणारे छोटे छोटे मुलं असत तर अजून किती वर असतं ते पण समाधानी आम्ही पण समाधानी आता आम्ही येवढं मोठे झालो दोघं पण आमच्या दोघांची लग्न दोघांनाही मुलं झालेत तर मम्मी पप्पाना ते समाधान नाही आता पण आम्ही लहान होतो ना त्यावेळी दिवसभर चौघं जाण काम करायच तो मम्मी पप्पा मी आणि तो इतकं काम करायचो कि खूप काम करायचो आणि आनंदानं पोट भरून मम्मीने जे काही जस्सं काही बनवले ते बिना नावं ठेवता पोट भरून खायचं निवांत झोपून टाकत त्या शुद्ध पण नसायची कि म्हणजे अंधार पडलाय का प्रकाश आहे
हो आणि त्यावेेळेच कशी लाईट पण व्यवस्थित म्हणजे त्याच त्यावेळेला येत लाईट ही ही काय बघ पण हे नस तर म्हणजे टी व्ही बघायला पण वेळ भेट नव्हता मोबाईल तरी नव्हता
मोबाईल तर नव्हताच हे मोबाईल नाही ना अक्षरशः तुला सांगते मोबाईल हे चांगलं गॅझेट हाय मानवाचे म्हणजे उत्क्रांतीचे एक साधन ठीक आहे पण ह्याने ना इतकी बाद वळण लागलीत माहितीय पोरना इतक ही बाद मी तुला सांगते माझीच एक मामी आहे तिचा मुलगा आहे तर तो दहावीला आहे म्हणून मला मामीने सांगीतले की त्याच्या अभ्यासाकडे जरा लक्ष दे तुला लिटरली सांगते त्या मुलाला की नाही
हा
फाइव्ह एक्स म्हटल्यानंतर फाइव्ह मल्टीप्लाइड बाय एक्स आहे का फाव डिवाइड बाय एक्स आहे फाईव प्लस एक्स आहे का फाईव्ह मायनस एक्स आहे हे नाही कळतं तो आता दहावीला आहे. त्याला नाही कळतं त्याला वर्गाने घन मधला फरक नाही कळतं
आई शप्पथ
हा क्युब्स आहेत का स्क्वेअर्स आहेत नाही कळतं ओ माय गॉड म्हणते हा दहावी पासून किती अवघडायचं आहे हयाच आणि
म शाळेत त्याला शाळेत काय मिळणार नाही सर वगैरे
अग तुला सांगते ना सगळ्यात मोठा पॉईंट कुठे हाय सांगू काय की त्याची लॉकडाऊन मध्ये दोन वर्षे गेलेत शाळेची आणि मी जसं लॉकडाउन पडले तर लहान मूल आता आपल्या लहानपणी कसं होतं आपल्या शाळेची ओढ होती अभ्यासापेक्षा जास्त असून मित्र मैत्रिणींना जाऊन भेटायचंय शाळेतला खाऊ खायचंय सगळ्यात महत्त्वाचं की ग्राउंड वर धिंगाणा घातला घालायचा हो की नाही मग आता ह्या मुलाना किती ते ते होत पण लॉकडाऊन मुळे मधले दोन वर्ष गेलेत ना ही मुलं इतकी इतकी म्हणजे शाळेविषयी प्रेम राहिले नाही शिक्षकांविषयी आदर राहिला नाही अभ्यासाची माया नाही गरज नाही त्यांना काहीही नाही तो दहावीने तुम्हाला स्पष्ट सांगतोय की मला आठचा पाडा येतोय पण नऊचा येत नाही
हा. मला अक्षरशा आता वाटते कि कॉलेज आणि स्कूल म्हणजे पहिल्यासारखं का आता नाही आहे असं वाटतंय मला
आता रडायला पण येते की नाही
सगळं आठवत अहो सगळं आठवते म्हणजे त्या वेळेच आम्ही करायला पाहिजे होतं काय केलो नाही आम्ही असं वाटतं एकदा एक एक गोष्टी केली मी ती
अगं खरंच की यार कॉलेज मधल्या मैत्रिणी तर ना मला तर माझी एक फ्रेंड आहे ना ती मुंबईला असते आता मला तिची एवढी एवढी आठवन येतेना असं वाटतं तिला असं मिट्टी मारून पोट भरून रडावं माहिते मी ती तिला मी कॉल केला नाही ती ते मला तुला भेटायचंय मी म्हणते मला पण तुला भेटायचंय आणि कसं होत ती कामात तिचा नवरा कामात मग त्यांना त मुंबईहून जरी इकडे इकडं आली ना तर ति ना सासरी जायचं का माहेरी दोन दिवसाची सुट्टी मिळती त्यांना पूर्ण वर्षात चोवीस सुट्टया तिला तरी
हा.
हा मग ती इकडं आली ना तर त दोन दिवसांनी द प्रवासातच रात्र रात्र निघून जात त्या हि रात्र ति रात्र फक्त दिवस तहेयच क जायच म नुसतं सासरी गेली तर आई म्हणणार माझ्याकडे जरा तरी येेतीस काय सासरी मग माहेरी जाताना सासूबाई म्हण आत्ता चालेस लगेच चालल्यास काय तर ती म्हणत्या तुमचं किती भारी आहे की तुम्ही तिथंच आहे म्हणजे सासरीच असतंय सासर म्हण कधी कं आला किं काय तर चेंजेस वाट किंवा आई कडे जायचं तर तुम्ही पटकन निघून जाऊ शकता तसं मी वर्ष मला दोन तीन सुट्टया मिळतात ति पण ज्यावेळी येते त्यावेळी पण मला प्रश्न पडते नेमकं सासूबाई जायचं मम्मीकडे जायचं कुणाकड किती वेळ थांबायचं कसे पाहुणे ऍडजस्ट करायचे मित्रमैत्रणीना कधी भेटायचं ते म्हणते मला इकडं यायचं म्हणजे टेन्शनच हो नेमकं मला करायचं काय आहे.
हम् ह ह
एवढं नाही खरं ती आली ना म्हणजे, मी तर सगळ्या कामातन वेळ काढते हा.
हो,
माझ किती पण महत्त्वाच काम असुदे, ते नाही ते बाजू, मैत्रीण पहिला बाई,
आता मला ना ऍक्च्युली एक मराठी पिक्चर आलेला, कोणता क्रांतिज्योती विद्यालय, बघितलंस काय ग तू? तो पिक्चर बघहिल्यापासून, तर मला माझी शाळा आणि मित्रमैत्र खूपच प्रिय हो माझा असं वाट, वाट्याला लागलंयत, एक्च्युली मी पण मराठी शाळेत शाळेत जिल्हा परिषद, परिषदच्या त्यामुळे मला, मराठी शाळा खूप आवडतात.
हा मी पण एक एकदा दिदीला म्ह, म्हणते की, आपण शाळेला जातो तर ते आठवते. तिला अ,, आता काय नवच,
नाहीच ग आणि मग तो पिक्चर बघितल्या बसून ना मला, अलिबागला पण फिरायला, जायचं असं डोक्यात आहे ना. मग मी तिला एक दिवस बोलता बोलता बोलले की, ऍक्च्युली तिनंच मला सांगली होती. की तू क्रांति ज्योती विद्यालय पिक्चर बघ, तुझ्या पसंती म तुला आवडेल असा आहे. म तुम बघित, ति मला खूप आवडला पण मग, तेव्हापासून मी तिला म्हणज एकदा म्हटले की मला अिबाग बघायच तिच्या, डोक्यात तेच आहे. किती मला तुम्ही, च्या महिन्यात आपण, अलिबागला जाऊळ मिळू नाही, मला आता व तर ती म्हणजे की नाही तू कधी येणार सांग. म्हणजे मी दिवाळी नंतर येईन तर, दिवाळी नंतर येईन असं म्हणत ना तिला, ता ति ना सगळं, प्लॅनिंग कोण कोण जायचं कधी, जायचं किती दिवस जायचं. तू ये बघ दिवाळी नंतर जायचंच आहे, बघ आता तिला थोडी ना घरातलं सगळं चांगून चालणार आहे, मी म्हटलं हा कठी काही येते जाऊया म्हटलं. आता ती असून ति जा स जर एक माझ्या लग्नापासून किती दिवाळी गेली, तर तू काही येत नाहीयस. तू सर्वज्ञाला घेऊन ये किंवा तू, भाहजी सर्वज्ञ या किंवा तू एकटी ये, कसं पण आहे खर माझ्या घरी ये, आहे आहे त्या दोघांना पण चांगला पगार आहे, त्यामुळे त्यांचं रुटीन छान आहे ग.
हा,
पण आपलं रुटीन, तर बसायला पाहिजे ना.
होय,
हम्, आणि ते दिवस त्या गोष्टी आठवल तर केवढ्या, आम्ही तर मित्र अभ्यास करायचो जीव तोडून अभ्यास, करायचो माहिती आहे, असं वाटायचं की शिक्षक प्रश्न विचारल्या विचारल्या माझा हात वर जाईल काय? मला पटकन उत्तर सांग, ता येईल काय? आम्ही केवढं धड, पडायचो, केवढा अभ्यास करायचा बाप रे,
हं हं
मस्तचं,
आणि ती पण भीती असायची, की सर मला विचारतील काय, सर आपल्याला उठवतील काय, सांगायला हो होय होय.
मग हे मग सर जर चुकून आप,
मग होय त्याच्यासाठी प्रॅक्टिस किती चालू अस, त्या आपली,
खरचं यार ते दिवस नको एवढ, मोठं आयुष्य, नको हा संसार फक्त, ती शाळा आणि आईबाबांचं घर असतं, तर आयुष्य किती सुंदर राहील असतं ना गं. खरंच कि यार मुलींच्या आयुष्यात हेच आहे नुस ता बदलत राहणे पहिला एक तर लहान बाळ म्हणून जन्माला या नंतरन आई बाबांच्या प्रेमात, लाडात वाढा त्याच्यानंतर आईबाबांना दुःख खवून सोडून स्वतःचं अंतकरण जाळून इकड नवऱ्याच्या घरी या घरी आल्यानंतर इथल्या लोकांच्या मनासारख वागण्यासाठी स्वतःला होतंय आपल्याला थोडाफार त्रास होतोचं की गं बदलताना
होय होय.
इकडच्या घरातल्या लोकांच्या मनाप्रमाणे वागत वागत आपण बऱ्याचदा स्वतःचं मन जाळत कर रतोच. कुठं कुठं पर्यंत पोहोचतो तिथे गेल्यानंतर म मुलांच्या इच्छा च्छा, आकांक्षा त्या बघत जायचं. त्याच्यानंतर मग काय आयुष्य उरतंय मग ते मूल म्हणत असतंय मम्मा माझ्यासाठी हे करून दे, नवऱ्यासाठी ते करायचं असते तेवढ्यात आपण म्हातारे होऊन जातो, आणि बाईचं आयुष्य संपून जातंय.
कसा असलं बघा की
कसं काय माहित कसं देवांनी रच ना केल्या बाईच्या नशिबाला एवढे सगळे चेंजेस का घडवलेत काय माहित
एक मिनिट थांब हा
अ झालेत ना मी चालते
हा
कट करते बघा.